हॅलो.
कश्या येत? बरंय ना.
हो, हो, तुम्ही?
मी पण ठीक आहे. मी म्हणत होतो, तुमच्याकडे काय वातावरण चेंज वगैरे झालं की नाही?
नाही म्हणजे पावसाचं वातावरण आहे, पण काय पाऊस येतच नाहीये.
हम्म, आमच्याकडे आता मगाशी तीन, चार दिवसावर एकदा आला. एकदम जोरात वारा आणि मग विजांच्या कडकडात जो फोन टॉवर असतो ना, त्यावर ती वीज पण पडलेली होती.
हा हा हा.
दोन दिवसपर्यंत तर, रेंज नव्हती गावात.
हा हा.
तिकडे तसं काही आढळायला आलं का की नाही?
म्हणजे आभाळ येतेय, पण पाऊस काय येतंय नाही.
हम्म, तेच ना. आता पा पावसाची तर सगळीच कडेच गरज आहे, पण आता हा पाऊस कुठे पडतो? कुठे नाही पडत?
तिकडे आहे का पाऊस?
इकडे पाऊस नाहीये हो अजून, कमी प्रमाणात आहे पाऊस. म्हणजे आलेलाच नाही, समजून जा. ते आपण म्हणतो ना, जो केव्हा केव्हा पडून जातो एक, पाच मिनिट आला तर आला, नाही तर, मग नाही. तसा पडून जातोय आणि जायला तोय.
हा, इकड पण तसच आहे. नाहीतर मंग हा, नाही नाही इकडे पण नाही सुटले की, खूपच हवां सुटते. नाही तर मंग, पूर्णच बंद होते. आता आपल्याला कस श्वास घेण्यासाठी हवा लागते, पिण्यासाठी पाणी लागते. अन्नासाठी जमीन लागते. झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे निसर्ग आणि वातावरणमुळे आपल्याला जीवनाचा आधार आहे. जर हवा प्रदूषण झाली प्रदूषित झाली, पाणी घाण झाले तर, जमीन खराब झाली तर, मानवाचे आरोग्य धोक्या येतंय.
बरोबरय. पण याला पण ना, मानवच कारणीभूताय.
हॅलो.
हां, बोला ना, सर.
यालाही ना मानवच कारणीभूत आहे. बघ आता, पॉ - पॉल्युशन किती वाढ वाढ चाललेलंय. आता बघा ना, आता उन्हाळ्यामध्ये किती? टेम्परेचर पंचेचाळीस पर्यंत चाललं गेलेलं होतं. पहिले एवढं, टेम्परेचर जायचं नाही. पण आता पंचेवीचाळीस पर्यंत गेलय. या वर्षी जर पंचेचाळीस तर, आता पुढील पाच वर्षात किती वाढून जाईल? टेम्परेचर.
हं. पूर्वीच्या काळात वातावरण खूप स्वच्छ होते. गावामध्ये भरपूर झाडे शेत, नद्या आणि तलाव असायचे. लोक कमी वाहनांचा वापर करायचे. कारखाने कमी होते. प्लाॅस्टिकचा वापर जवळ- जवळ नव्हता. त्यामुळे हवा शुद्ध होती. पाणी शुद्ध होते. आणि निसर्ग सुंदर दिसत होते. परंतु, आजच्या काळात परिस्थिती बदललेली आहे. लोकांन लोकसंख्या वाढली आहे. शहरांची वाढ झाली आहे. मोठे कारखाने, रस्ते, इमारती आणि वाहने वाढली आहेत.
हम् बरोबरय. कारण कि, बघा आता सीट -मोठे कारखाने, उभे - उभे करण्यासाठी या मग मोठ्या बिल्डिंग उभ्या करण्यासाठी, आपल्याला जंगल तोडा - तोडावे लागते. आणि जंगल तोड केल्यामुळे, अ जे प्रदूषण त्यांचे प्रमाण इथे, वाढ - वाढत. आणि जितकं प्रदूषण वाढतं ना, तेव - त्यामुळे जास्त हानिकारक पणा जो आहे ना, तो आपल्या शरीराला ज होतो. दुसरं कुठेच नाही. जो पशुपक्षी त्यांना बी त्रास होतो. मग, आपण बघा कारखान्यांचं पाणी, सांडपाणी असतं ते स्वच्छ न करता, डायरेक्ट नदीत छोडलं जातं. आणि नदीत सोडल्याने, जे नदीतले जे, मासे असतात व जीव जंतू असतात ते बी मरतात. जे आपल्याला योग्य, आपण जे पाणी पेतो, त्यात बी बघा. काही विटॅमिन्स असतात. तेही नष्ट होतात. अन् ते पाणी, दूषित पाणी प्यायल्याने आपल्याला त्रास होतो.
प्रदूषण म्हणजे हवा, पाणी, जमीन किंवा आवाज यामध्ये, हानिकारक बदल होणे. प्रदूषणामुळे माणूस, प्राणी, पक्षी आणि वनस्पती याचे नुकसान होते. प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषण. हे त्यातील प्रमुख प्रकार आहेत. अम्, सर्वप्रथम आपण, हवा प्रदूषणाबद्दल बोलूया. कारखान्यामधून निघणारा दूर, वाहनामधून निघणारा धूर, कचरा जाळलेला होणारा धू आणि फटाक्या मधून होणारे प्रदूषण. यामुळे हवा दूषित होते. दूषित हवा, श्वासातून शरीरात जाते. आणि अनेक आजार निर्माण होतात. खोकला, दमा, श्वास घेण्यास त्रास, डोळ्याची जळजळ आणि फुफसाचे आजार वाढतात. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी, आपण शक्य तितका कमी वाहनाचा वापर केला पाहिजे, जवळच्या ठिकाणी चालत जाणे किंवा सायकलचा वापर करणे चालत आहे, बस रेल्वे या सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. वाहनांची वेळेवर तपासणी करून द्यावी, कचरा जाळू नये, आणि जास्तीत जास्त झाडे लावावी.
बरोबर आहे. तुमच्या म्हणणं, आणि आपण जितके जास्त झाडे लावणार तितक प्रदूष हे न. मेन, नॉर्मली मेंटेन राहिल, नाही तर मग प्रदूषण वाढतच राहणार. आणि आपण त्याकडे दुर्लक्ष जर केलं तर मग आपल्याला आजार होईल. तेवढे वाढतील.
हम्म, म्हणजे आ आता प्राणी अनेकदा प्लास्टिक खाऊन टाकतात, त्यामुळे त्यांना आजार होतात. पूर्वीच्या काळात वाता हवामान बदल ही सुद्धा वातावरणाशी संबंधात मोठी समस्या आहे. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. याला जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. कारखाने, वाहने आणि कचरा जाळल्यामुळे हरित हनी होणे कर. हानिकारक वायू वाढतात, हे पृथ्वीची उष्णता बाहेर जाऊ देत नाही. त्यामुळे तापमान वाढते.
बरोबर आहे. कारण की पृथ्वीचे जे तापमान जे बाहेर निघणार आहे, त्याने हे बघा, जितके झाडं लाव लावले जातील ना त्याने तापमान हे कमी होतं. पण जर झाड तोडली तर ते तापमान कमी होणार नाही. ते तापमान वाढतच राहील.
हां ते तर आहे. तापमान वाढल्या मुळे ना जास्त पिवळ होतो, पण पाऊस वेळेवरर पडत नाही. आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होते, तर काही ठिकाणी दुष्काळ पडतो, पूर्वा वा वादळी उष्ण लाटा आणि पाण्याची टंचाई यासारख्या समस्या वाढतात. शेतकऱ्याच्या पिकाचे नुसकान होते. आणि अन्य धान्याची समस्या निर्माण होऊ शकते.
हम्म. आता बघा जिथे अतिवृष्टी होते, तिथल्या जो पिकाच नुकसान होतो त्यावर आपल्याला काही ये करता येणारच नाही. पण बघा, आपण जर पहिलेच जर तिथे व्यवस्थित हे केलेलं अस राहिलेलं असतं का भो ती, तिथलं क्लायमॅक्स जे असतं ते मेंटेन राहिलं तर तिथे अतिवृष्टी होणार नाही.
वातावरण वाचवण्यासाठी सरकार, संस्था आणि नागरिक या सर्वांनी एक तर काम केलं पाहिजे. म्हणजे कस सरकारने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियम केले पाहिजे. कारखान्यांचे धूळ आणि रासायनिक कप पाणी थेट नद्यात सोडू नये. शहरामध्ये कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे.
बरोबर आहे. तुमच म्हणणं, कारण की बघा आपण जितकं शेत अ, फार्मिंग करताना शेतात जितकं आपण सेंद्रिय खताचा वापर करून ती तर आपल्याला चांगलं आहे कारण की सेंद्रिय खताच्या वापराने आपल्याला सगळे जे पालेभाज्या आहेत मग फळे आहेत ते सगळे पौष्टिक प्रमाणात भेटतील. पण आपण जे रासायनिक खताचा वापर करू मग ते सग जास्त प्रमाणात जर रासायनिक खताचा वापर झाला तर ते जास्त दूषित व्हायचा परिणाम वाढून जातो.
ना हो ना म्हणजे आपण कसं छोट्या छोट्या सवयी बदलल्या तर मोठा फरक पडू शकतो अ उदाहरणार्थ कि बाजारात जाताना कापडी पिशवी नेणे पाण्याची बाटली पुन्हा वापरणे, कचरा वेगळा करणे अ आवड तसंच दिवे बंद करणे वाहना ऐवजी स सायकल वापरणे आणि झाडी लावणे या सगळ्या छोट्या छोट्या वातावरण गोष्टी वातावरणासाठी खूप उपयुक्त आहेत.
हम्म.. ते तर आहेच. आणि पावसाळ्यात अ.. पाऊस पडण्याच मुख्य कारण म्हणजे आपण जे झाडं जास्त प्रमाणात तोडले जातना त्यामुळे निसर्ग निसर्गात लाई जे चक्र असते त्यावर परिणाम होतो कारण की जे नैसर्गिक चक्र जे फिरत असत ते झाडांवरच जास्त अवलंबून असत कारण की जितके झाड जास्त असणार तितका पावसाच प्रमाण जास्त असतो.
काम म्हणजे कस आपले वातावरण स्वच्छ राहिल तर आपले आरोग्य चांगले राहील. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, हिरवीगार पृथ्वी हिच खरी संपत्ती आहे. निसर्ग आपल्याला खूप काही देतो पण त्याच्या बदल्यात आपण त्याची काळजी घेतली पाहिजे हो ना?
हो, ते तर आहेच. आपण जेवढी काळजी निसर्गाची घेऊ तो निसर्ग तेवढे आपल्याला ते त्याबद्दल फायदा देईल पण जर आपण त्याची काळजी घेतली नाही मग आपल्याला ज प्रदूषणाचा सामना कराव लागेल मग नेहमी कुठे अतिवृष्टी होती कुठे मग दुष्काळ पडतो आपल्याला त्याचा सा सामना करावा लागेल.
हा वातावरणाचे रक्षण करणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आज आपण निसर्ग वाचवला तर उद्या पुढची पिडी सुरक्षित राहील
हो, ते तर आहे कारण की बघा सरकारने कि, जितकेही स्कीम काढलाय का भो तुम्ही झाडे लावा झाडे जगवा पण जोपर्यंत मानव स्वतःहून त्या परिस्थितीला सामोरे जात नाही, तोपर्यंत सरकार जेवढे बी मोहीम राबवले जात त्यात त्यांचा फायदा घेतला जाणार नाही.
, चला मला छान वाटलं तुमच्याशी बोलून.
ठीक आहे चालेल नंतर बोलू मग आपण.